हॅलो! हा आवाज येते कि हा हा तेच म्हंटल नाही तर म्हणजे याच्यावर खूप आवाज कमी येते. ह साध्या कॉलपेक्षा हा ह तरी मी सगळ्यात वर आहे. नाही तर रेंजच नाही राहत नेटवर्क चा खूप प्रॉब्लेम आहे.
हाव काय, हाव ना, हाव
तेच
हम
हा ताजमहल ठिकाण छान आहे कि. आग्रा, ताजमहल, मथुरा. म्हणजे असं खूप खूप जणांनी सांगितलं. ते खूप मस्त आहे पाहण्यासारखं आहे.
हा
प्रसिद्ध
पर्यटक बरेच जातात ना तिथं हो अग्रशात. ताजमहल प्रसिद्ध आहे, ना खूप लोक पर्यटक म्हणून तिथं जातात ना भेट द्यायला.
हो हो तेच ना कसे जुनी ठीक. ठिकाण अशी आणखीन असं वाटत नाही जुून पण तिथं गेल्यावर खूप चांगलं वाट.
हो खूप हे प्रसन्न वातावरण वाटते कुठे बाहेर गेले की थोडस वेगळंही. हो
म्हणजे वातावरण हे होते असं पाहल की मनाला
हा हा म्हणून आठवण पण राहते फ्रेश वाटते थोडं नवीन तेच आणि आग्रा म्हटलं म्हणजे शिवाजी महाराजची च आठवण आहे
हो
ताजमहल पण एकदम असं जवळ पाहिलं की एकदम पाहतच रहाव वाटतंय.
हो प्रसन्न मोह काय ना
हा तेच ना
तिचा पेठा हा तिचा पेठा पण प्रसिद्ध आहे आग्र्याचा
हो ना
हम्म हम्म हम्म छान आहे पण खायला असा हम्म गोड असते हम्म
असा तुऱ्याचही ठिकाण चांगलं आहे
हो मथुरेचे ठिकाण चांगलं आहे तिथलं मथुरा आग्रा हे जवळपास हो
हा हा
हम्म खूप सुंदर ठिकाण आहे
हा राधाकृष्णाचं मोठं मंदिर आहे म्हणतात तिथं
हो
आणि मथुरा किंवा द्वारका यापैकी एक तिथं म्हणतात राधानी कृष्णानी डान्स केला होता म्हणतात ते पण ठिकाण चांगलंय
हा ना ह पाहण्यासारखं आहे.
पाहण्यासारखे आहेत म्हणजे तिथचे ठिकाण.
हो हो आहेतच ना. एकदा भेट दिली की हा आठवण राहते.
ठिकाण राहतात किनी ते तर असे खूप मोठाले मंदिर खूप सारं असे हे
आणि तिथ म्हणतात मस्त मंदिरं, दुकानं म्हणजे कृष्णाची नवीन नवीन ड्रेस त्यांच सगळं साज मिळते सर्वच
हा पूर्ण साज, शृंगार सगळंच मिळते.
हा तेचं म्हणजे असं एकाच दुकानात सर्व मिळून जात केसाच, त्याचे बासुरी, कानातले सर्वच.
हो.
हा तेच ना चांगलं ठिकाण आहेत ते.
हा चांगले ठिकाण आहेत.
हा हा तेच पंढरपूरला तर गेलं तर कधीही गर्दीच असते.
हाव चोवीस तास पर्यटक सुरुच राहतात. हम्म कोण कशा वेळेने जाते कोण हा हम्म प्रत्येक आपापल्या हा सुरूच राहतात आपल्या आपल्या वेळेनुसार सगळ सण समज गर्दीच असते हां.
तशी लय मोठ्या एकादशीला खूप गर्दी असते तस म्हणतात तरी काही एवढ माहिती नाही पण एकादशीला खूप गर्दी असते. हा जेजुरीची पण खूप मस्त आहे जुन मंदिर आहे हां. खूप साऱ्या पायऱ्या आहेत नंतर त्याला.
हम्म.
चढ उतारायला त्रास होतय पण आत खूप मस्त मंदिर आहे.
हो. खंडोबाच आहे ना जेजुरीला छान आहे पण ते मंदिर.
तेच ना आणखीन ते अक्कुलकोट पण खूप मस्त आहे स्वामी मला हां स्वामी समर्थांच हा ते खूप मोठ्ठ मंदिर अस म्हणजे काचाच काचाचीच डिझाईन आहे मला वाटते तीथे हां.
हो छान आहे तिथे गर्दी राहते. हम्म.
हा इथ हे पण आहे आळंदी आळंदी.
हो.
म्हणजे अस वाटते की आपण काय गजानन महाराजच्या संस्थानमध्येच आलो की काय एकदम मस्त आहे तिथ.
हां आणि तिथे गजानन महाराजांची संस्थानी आहेत ना आळंदीला. ज्ञानेश्वरांची समाधी ये.
आरती सकाळी.
हम्म.
स्व स्वच्छता पण खूप मस्त. त्यायच व्यवस्थित ये. जेवणाची, नाश्ता सोय म्हणजे खूप मस्त आहे चांगल आहे.
हां शिर्डी पण छान आहे ती.
हां हां शिर्डी तिथे बरीच गर्दी राहते देणगी खूप मिळते म्हणतात तिथ.
हो तिकडे ते जास्त म्हणजे बंगाली हेच लोक राहतात ना. चांगले चांगले म्हणजे मोठे लोक असतात, खूप देणगी आहे म्हणतात तिथ. त्याच्या मंदिराचा पत्रा पण सोन्याचा आहे पूर्ण, म्हणजे एक नंबर देवस्थान आहे म्हणतात ते.
हो का मी तर खांब त्याचच ऐकल.
हां. छान आहे म्हणतात ते मंदिर. हो हो खूप छान आहे.
तिथ पण अस नाश्ता, जेवण वगैरे म्हणजे भाविकांना सर्वच व्यवस्थित असते.
खूप मोठा प्रसादाच हे आहे तिथ.
हो का हां हां हो. देवाची काही काही ठिकाणी अशी आठवणीची राहते अस वाटतय एकदा भेट देली की अस आठवण राहते.
हो आठवणही राहते दर्शनही होते सर्व काही समज अस.
हां बरोबरय.
देवाची आसही लागते असही म्हंटल
हां तेच ना. शेगावला जरा टेन्शस नाही. शेगाव म्हटल म्हणजे अस मन एकदम शांत होते.
हो
शेगावला कधीही गेल म्हणजे आहेच अ म्हणजे भाविक असतातच दिसतातच. अम्म रूम करु कोण कोणी कस समज आप आपल्या परीने असतातच. हा जास्तीत जास्त ते पण दिसतना हा. म्हणजे अस कधी नाहीच ते गर्दी नसते.
हा तसही गजानन महाराजच संस्थान कुठेही गेल तर गर्दीच असते. आता आळंदीलाही गेल तर तिथ आहे गजानन महाराज मंदिर. तिथेही भाविकांची गर्दीच असते.
हा तेच ना. आता आनंद सागरचे काम म्हणत्यात, म्हणजे लवकरच होणार आहे.
हो आधी बंद पडल होत ते. पण आता म्हणतात सुरू होणार आहे.
हा थोड थोडच म्हणजे बांधकाम आहे ते सुरुये.
हो का, हो ना, तसही आजूबाजूच्या मुलांना काही तेच स्थळ हे होतात तर जवळपास बर.
तिथ चांगल वाटे, शांत होते.
हम्म हा, आणि जवळपास तिथ अंतरी चांगलय आहे. छान आहे तिथ. तिथं चांगली अस बोट वगैरे खुप मोठा अ म्हणजे अस तलाव. म्हणजे अस हे आहे. पाणी साचलेला तलाव सरोवर.
आणि तिकडे आनंद विसावामध्ये गेल गणपती मस्त मंदिर आहे महा देवाच. हा त्या पूर्ण मला वाटते, हा नदी ये.
मंग आता तिथ खूप सुविधा केल्यात. ना बोट वगैरे जाते. म्हणजे दुरून दुरून पाहायला भेटते. हा स्वच्छता ही खूप आहे. बांधकाम सुरू आहे. मुलांना म्हणजे मुलांना खेळण्यासाठीही खूप अ म्हणजे अश्या वस्तू अवेलेबल केलेल्या आहेत त्यांनी.
चांगलं ठिकाण आहे ते तर. खूप जास्त बर
हो बरेच लोक येतात तिथ.
सकाळी सकाळी लाईन मध्ये लागतात. त इथ शेगावले गजानन महाराजच्या दर्शनाले आणि ते दर्शन खूप मस्त.
हो
मलाठी सात वाजतापासून तर दहा वाजेपर्यंत सुरूच असते. दर्शन पण जेवणाचा कार्यक्रम अर्धा तास नंतर
नऊ साडे नऊ ला लागते तो तपाच हा दिवसभर पाच, चार वाजेपर्यंत सुरू असते. पण प्रसाद खूप छान असते ते इथ. हम्म
चांगल आहे तिथ.
ह चांगल आहे. सोय वगैरेही खूप छान आहे.
हा हो, उपवासाच असतो की व्यवस्थित फराळ. आणि जेवायच असत ते पण
ते पण
हा